मग आणि
बोलते आळूवडी कशी करते जरा सांगते रेसिपी
अळू वडी पान एका साइजची घ्यायची नसली तर छोटी छोटी का म घालता येत्यात आणि अ त्याला आपलं बेसनपीठ ओवा त्यात जिरं जरा चोळून टाकायचं आणि आपलं आलं लसणाची पेस्ट त्यात आल आलं नसल नसलच ना जे पेस्ट. आणि मिरची म्हणजे मिरची आणि लसूण एकदम बारीक केली तरी चालते
हा हा हा.
हम् ते एक जीव करून ते पाना असं एक स्रवणी आणि असं एक उलट कायत पहिला स्रवनी पान ठेवायचं आणि त्यावर लावायचं म्हणजे उल लट पान आणि त्यानंतर एक म्हणजे एकदा इकडे तोंडकरन पण एकदा एकदा इकडं तोड करून इकडे तोंड करून काहीत ठेवते पण मी कधी केलं नाही आत्ती आमची करते अजून काहीत्र असं विशेष करायचं असल मला नाही येत किती आत्ती करतीया
त्यानिच करत्यात का?
परवा आम्ही शाळेला गेलतो त्यांच तेनी माझ मी भाजी भात आमटी करून तेन गेल तर त्यांची त्यांनी आळूवडी केलती चपाती भाकरी झाल्यावर
हो असे फ्राय कुरकुरीत करते. काय का फक्त तेलात गरम करताय.
ते फ्राय करायचं नंतर त्या सग कांदादा भजी जरा मिरची भजी जरा करायची त्यासोबतच
त्यास त्यासोबतच
म्हणजे आळूवडी केली की नुसत आळूवडी नाही भाजी पण करायच. असा.
असं असा नियम आहे का तुम
ते आळूवडी पुराय पाहिजे ना सग्यांना माणसं भरपूर आहेत. मग हे चार ते चार असं.
बरोबर म आम्ही फ्राय नाय करत. ग मी काय करतो त्याला स आपण बेस च कसं पीठ करतय तसं ओवा जिरेपूड मसाला घालतेय मी सोड आलं. लसून. कोथिंबीर जिर, मिरची हे सगळं असं मोठं मोठं बिन पाणी घालत. मिक्सर ला बारीक करायचं.
हा.
आणि बेसन बेसनमध्येध्ये मिक्स करायचा हळद मीठ बेसनमध्ये घालायच तो मसाला घालायचा. सोडा नाय. मी ात ते गोोलता झाला का नाही म मिश्रम पना आयुष पण स्वच्छ धऊन घ्यायची. पुसून घ्यायच. आणि पान उलट ठेव त्याच्या ला. ना फिरवायच पानावर
पानर व मोडतत हा हा हा हा.
उलट्या पानावरच पिटला होता. ते मे मेसनच हा. एकावर एक. एकावर एक. असे. पाच-सहा पानाची. छान असे पीठ लावून गुंडाळी करायची. रोल करायचा घट्ट. अन. तो वाफवायचा. कोण-कोण त्याला. दोऱ्यान बांधते. पण बांधायची काही गरज लागत नाही. आपण बांधतोयच की एकदम. तस रोल करायचा पाच-सहा पानांचां. एक-एक जण त्याला अस दोराण बांधात आपला वाकळीचा आपला मोठा दोरा आ त्याने. त्यान बांधतात. आणि मग ते वाफवायला ठेवत त्या मोदक पात्रात. मी तस काय अजून दोरा व हा मी पण नाही सोड बांधलो. आणि वाफूनउन घेत घेतल कनी. आणि तुला सांगतो. तेच विसरलं सांगायचं. चिंच भिजवत. चिंचेच पाणी पण घातलं तर छान होतंय हा भिजव. असतय नसतय सोड माझ्याकडं एखाद्या वेळेस असलं तर मी आवडीन घालतोय. आवडतय मला ते खाऊन बघितले मी ते. ते पण छान लागत आळूवडी. पन नसल्यावर कुठल आणणायच. पण ते पण छान होते. आणि हे झालं की ते. वाफवलेल काढून ठेवायचं गार व्हायला. गार झालं की ते कट करायचं. एक इंच एक इंचाची अशी छान जाडी ठेवून अ कापायचं आणि आम्ही बजार आस च एक दोन चमचे जास्त तेल घालायच कडईत तत. पांढरे तिळ घालायचे
हा तिळाची फोडणी
हा ते तडतडले की त्यात फक्त गर सगळ्याच वड्या टाकायच्या आणि ते गरम करायचे सगळ्याला तेल लागलं पाहिजे ते फोडणीत सगळ्याला बसली पाहिजे अशी कुरकुरीत कुरत वाले एकदम फ्राय तेलकट करणे अशी मऊ मऊ अस त्याला पाहिजे जाडचं
हा हा
नाही नाही ही आवडत्या वडी आम्हाला
खरं कसं ते तळल्यावर नको चल घोड्यावर खेळायचं
तळलेलं पण चांगले वाटतंय.
ते ज काय म्हणत्यात ते क गवगवतयं ना घशात.
घश्यात खवखवते त्यो वेगळा आळू असतोय ग
हा हा
त्यामुळे त्यांची पान पण ओळखाय लागत्यात पांढरा देठ तुला लक्षात ठेव काय पांढरा देठ असतंय बग खाली त्याचा पानाच्या पाठीमध्ये शिरा पांढऱ्या असल्या की त्यो ग घसा खवखवतोय. पांढरा अळू असतोय त्यो नाही घ्यायचा लाल लाल देत त वडे चालू असते त्याच्या ते त्यान पाडे म्हणजे शेराच्या आपले लाल माट माठाचा रंग कसा असतो ब भाजीचा तसा रंग असे ते देत त्याला
हा हा होय होय आम्ही काय लावलो नाही आम्ही लावतो तिथ खर तिथं औषधाचे कपडे धुतल्यामुळ आहे ना ते औषधाच्या पाण्यानी जात्यात ती झाडं राहत नाहीत.
हा आ. खरं ते आग एक पान लावलीस की, पसरतय केवढं भरतयस. लाल देटाच अळू आणायचा.
हा.
मी पण तसं लक्षातच ठेवलय, बरोबर कुठल्या पण आळूचं बघायला की, पहिला देठच बघतो.
ते नंतर होय होय. त्यामुळे ना ते तळून घेतलं ना, घसा खव खवत पण नाही ना, अस पण म्हणत्यात.
तळण्यावर नसतय ग ते, आळूवर अस ते. त्या भाज त्या आळूच्या प्रकारावर असते ते. तो सास सगळे करतात सोड. त्यांना अनुभव असेलच, पण शक्यतो माझ्या माहिती नुसार ते आळूवर डिपेंट असते तळण्यावर किंवा भाजण्यावर तस काय नसतय ते. आमच्या इथ सांगतातच की बाय का. हे आळू घ्यायचा. तो आळू घ्यायचा. असं. पोरासनी लागत्यात ना सारख आळू वड्या.
हा हा नाही एकदा मुलं शाळेला चालली की डब्याला हे करू का. ते करू होत
होयच की. रोज उठून कायतर-कायतर हुडकून काढायला लागते. आणि सारखं-सारखं पनीर आणून चालत नाही. पनीर मध्ये प्रोटीन असतय सोड पण ते परवडाय नको आम्ही सगळ विकत आणणारे माण
होय-होय.
आमच्यात काय अस ज जनावर वगैरे नाहीत ग.
आणि ते अति ग्रेवीचे पण. त्याला चांगलं नाही ओ.
हा हो जास्त मसालेदार पण ते आठवड्यतन एकदाच चांगलं वाटतय ग आपलं साधं जेवणच बरं पडत. कमी-कमीत.
हा तांदळची भाजी म्हणा. किंवा मेथी ची भाजी आहे. तेल थोडं घातलं तरी किती फोडणी हाय आणि जरा
हा शेंगदाण्याचं कूट.
तांदळची भाजी. नाय घातक तरी चालतंय. हा. मॅगी करू नको का.
काय म्हनलीस.
तांदळच्या भाजीला हे पण लागत नाही म्हणलं. कूठ पण लागत नाही. फक्त तेल बक्कळ आणि लसणाची फोडणी आणि तिखट पाहिजे तर मिरची घालायची.
नाही आम्ही मिरची घालून नुसत. नुसतं लसूण आणि मीठ.
हा तेच की आदुगरची. इथनं जा. घोड्यावर खेळ जा जा.
किती छान लाग त ते.
गरम भाकरी सोबत हाये ना छान लागते ती भाजी. आता आमच्या मॅड डम तेनी आमच्या काय रानात असत्या, मॅडम तेनी विकत आणत्यात. तीस रुपये पेंडी, चाळीस रुपये पेंडी आता, तांदळची भाजी आणि मेथीची भाजी बाजारात
मला पण आवडतं तांदळची भाजी आवडत्या, शेपूची भाजी पण आवडत्या मला.
हम्म, छान लागत्या डाळ
हो आमच्या घरात सगळे खात नाहीत. पण मी माझ्यासाठी आणतो. डाळ पण घालायच, शेंगदाण्याचं कूठ पण घालायचं. ते दो्न्ही मिक्स घालायचं, मोठा मोठा शेंगदाण्याचं कुट. मीरची घालते मी शेपोच्या भाजीत आठवनी न आणि लसूण
हा.
तशी छान लागतय मिर ची, घातलेली भाजी छान लागत्या तिखटसर शेपूची फक्त आणि हरभऱ्या त्या भाजीत आपल्या घालतो मिरची.
हा हरभऱ्याची भाजी लय भारी. ते वाळवून ठेवलेला त्याचा गरगटा.
गरगटा पण छान लागतोय. पण गरगट वाळऊस पर्यंत राहत ओल्ली भाजीचं सपत्या.
हा आमच्यात पण तसच झालं. ह्यावेेळी कुठलं काय एक-दोन वेळा भाज्या रानातलंच हरभर लावल होत. हम् दोन वेळा आत्ती न भाजी तेवढी खुडून आणली. मग तेच की हे. केलो. भाजीच केल एक-दोन-वेळा आणि सुकी भाजी पुरत नाही म्हूनन गरगटा केला दोन वेळा.
बर.
की आमच्या इथे मोर लई आहेत ना मोर रा राकत नाहीत. शेंगा किती. ती अर्धा किलो काय. एक किलो शेंगा. आपल्या भुईमुगाच्या घातल्या होत्या.
बर.
पण झाडच उगवली होती. शेंगाची फक्त.
मोर खाऊंन टाकतात होय.
खात्यात ते शेंगा पण. पेरलो ना ती जमनीतल उकरुन खात्यात जेव्हा त्याला मोड येते ना वर, जेव्हा कोंब फुट ते तेव्हा त्यांनी ते ओळखत्यात आणि खालन हे करून खातात.
आता तुम्हालाच माहित बाई ते कसं कसं काय काय उंदीर पण लागत्यात ग, उंदीर पण खात्यात.
मोर आणि सस आईत उंंदर नाईत. मोर आणि सस आय.
होय का? हा हा. घरचीच भाजी असून वाळवायच झा
नाई ज झालं, वाळवायचं म्हणजे मी मळ्याकड जात नाय त्यामुळं आत्ती जात्या, आत्ती गेली तर आत्ती आणत होती.
आ.
घरातलं करेपर्यंत आवरत नाय हे पोरग एक बघायचं.
आ हा ह वल्ल्या भाजीचा गरगटा केलास मग तू?
जिचा भाजी शिजवून घेतली. शिजवून घेतली भाजी आणि. अ डाळ पण शिजवून घेतलेली. एक दिवशी डाळ घालून केलं एक दिवशी कूट घालून केलं. शिजवून घेतल्यावर त्याला. हे केलं. बरं कॉल झालाय.
हा. हा.